हा आता येतो ना आवाज
हा येतोय येतोय मग माझ्या इकडून फक्त लागे ना झालंय.
हो त त तुमचं ते डिस्कशनचा प्रॉब्लेम आता जेव्हा पुढचा कॉल येईल ना तेव्हा आपण बघूया होऊन जाईल.
हा हा ठीक आहे चालेल कोणत्या टॉपिक वर बोलायचं. होय त्याच्यामुळ आज काय वेळच नव्हत.
रविवारी लेडीज ला असणारे कामं
होय हा हा टॉपिक घेऊयात का?
तुम्हाला म्हणजे रयवारी जे असतात ना लेडीज ला खूप काम असतात असं मला वाटतं दुप्पट
हा हा थांबायच बाळा हम् बोला
तर जर समजा लेडीजला रविवारी जास्त काम असतात मला असं वाटत तर जनरल दिवसांपेक्षा जास्त कामं असतात.
हो हो भरपूरच ते का तर पेंडीगच राहिलेलं असतात ना सगळे. हं ह्याच्या आठवड्या भरायचे विकले जे म्हणजे अ कामाला वगैरे जाणारे असतात. त्यांचे ते सगळं काम पेंडिंग रयवारचंच असतं त्याच्यामुळ ते दिवसभर कंटिन्यू कामतच अस
काय असतात बरं म्हणजे याचे कारणं काय असतील.
कारण की, हं जर जॉबला वगैरे जात असेल तर रोजच रुटीन कस असत जे बेसिक लाग त रेग्युलरली ते उरकायचंअनं जायचं नाय का मग बाक किजे जे अदर काम असतात म्हणजे काहीही असेल जनरली कि अ साफसफाई म्हणा हे ते रोज होत नाही ना का त डेली वर्कशॉप मध्ये कसं असतं अ जेवण वगैरे उरकायचं बेसिक जे असेल रेग्युलरली आपण आपल्याला जे गोष्टी लागणार आहेत. तेवढं उरकायचं आणी जायचं.
हा आणि मला असं वाटत का. रविवारी अ जेवणाचे जास्त डिमांड असतात.
डिमांड असत हा वेगळं पाहिजे. म्हणजे रोज कस ते चपाती भाजी चपाती भाजी मग रविवारीची नको असते. काय तर लेडीज ना पण जे जॉब वगैरे जातात त्यांना रविवारच बऱ्यापैकी वेळ असतो का तर एखादी्या गोष्टी चांगली करायच असेल तर वेळ पण भेटतो. लागतो त्याच्यासाठी आणि टाइम पण तेवढा हवा असतो ना, कि निवांतपणे कर राण्यासाठी वगैरे मग ते, टायमी निघून जात मग रविवारीच असतो ना मग रविवारीच ते भरपूर कामच असतं. जेवण म्हणा बेसिक आपलं वेगळं काय असेल घरचं एक्स्ट्राचे काम मग ते रविवार पूर्ण त्याच्यामध्येच मुलं हजबंड पण ते सगळे घरी असल्यामुळे सगळंच वेगळंच असतं जरा टाइम स्पेंड करणं म्हणा काय.
हा आपल्या मोस्टली म्हणजे भारतीय घरांमध्ये अ विशेषतः जे समजा लेडीज काम वर्किंग असतात. नोकरी करतात त्यांना जास्त काम असत. त्या विचऱ्यांची खूप त्याच्यामध्ये ना धावपड होते आणि त्यांच खर स्त म्हणजे शारीरिक शोषण जास्त होत.
होय होय होय.
मला असं वाटतं का नवऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये हातभार लावला तर बरं म्हणजेव ते
पण आता कल्चरमध्ये विचार एखादा विचार करणारं त्या पद्धतीच राहतं. प्रत्येक जण असा नाही विचार करत. ते म्हण तो ऑप्शनल येते ते तुमच्यासाठी करताय म्हणजे तुम्हाला आवडतं म्हणून नाही का आपण म्हणजे ते फोडून काय जबरदस्त करत नाहीत की तुम्ही कराच म्हणून आपल्याला वाटत असतं ना आपण करावं वगैरे म्हणून मग त्याच्यामु हा मग ते त्यांची मानसिकता पण बदलली पाहिजे ना की बाबा हा करते ना मग आपण थोडाफार सपोट करावा वगैरे असं
आणि हे आईचं काम आहे ना मुलांवरती समजा एक करण की बाबा हे कोणतं काम हे नाही आहे. तसं तर मला पुरुष म्हणून असं मला वाटतं का मी माझ्या मुलाला सांगतो की हे. काम काही कमी दर्जाच नाही आहे आणि स्त्री पुरुष समानता आहे.
होय.
आणि रविवारच्या दिवशी एक विशेष असतो का तुम्ही लवकर उठता का उशिरा उठता.
मी लवकरच उठते असं नाही काय.
अच्छा काही घरांमध्ये एक. चांगलं असते का लेडीज उशीरा उठतात त्यातही मग सासूच्या ते नजरेमध्ये जास्त हे वाट. सासूच्या नजरेत येतोय का. ही उशिरा उटते स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल.
हो मला वाटतं ना की बाबा आम्हाला पण ड्रयव्हरच असतो ना फक्त. मग जस. पुरुषांना वगैरे लेट असं कंपल्शन नाही की बाबा ह्या टाइमला उठलंच पाहिजे. पण तं दुसला आम्हाला पण असायला पाहिजे ना काय तर रिलॅक्स झाल्यानंतर माणूस काही काम करू शकत नाही का.
हा.
अस.
मला मी माझ्या मिसेसला रविवारी माझी मिसेस तशीही म्हणजे माझ्या नंतरच उठते. हा. पण मला असं वाटतं का उठण्याच्या बाबतीमध्ये काही घरकामाच्या बाबतीमध्ये आणि विशेष. आता जे समजा एकत्र कुटुंब आहे तिथं सासूंनी थोडस मदत करायला पाहिजे.
होय. पण तस नाही ना वाटत त्यांना.
एकत्र कुटुंबामध्ये थोडसं आहे.
हो हो एकत्रमध्येणच. ते पर्सनली असं होय त्याला हळू बून पटलं.
ह हा तर आणखिक विशेष असं मला असं वाटतं का? स्त्रियांना कमी लेख न का तू नोकरी करत नाही तो गृहिणी आहे या हे जे अस. ना अशा घरांमध्ये त्यांना सुद्धा रविवारच्या दिवशी एक वेगळ्या. म्हणजे नवरा समजा न आज घरीच आहे ना मग काहीतरी चांगलं. कर काहीतरी हे कर आणि त्या बिचारीचा वेळ जातो त्याच्यामध्ये मग. सगळ्याच गोष्टी समजा तर तिला जो आराम करायला मध्यंतरी वेळ भेटतो तो भेटत नाही असं मला वाटतं.
नाही नाहीच भेटत म्हणजे जे घरी असतात त्यांना ते कसं असतं मुलं घरी ते नवरा वगैरे घरी असतो. मग ते जे म्हणताात ते करावंच लागतं आणि अस बजल्या असं वाटतं ना आईला पण की बाबा जाऊ दे. अच्छा दिवसच आहे नाही. आपल्याला आराम भेटला नाही तरी चालेल मग ते कामातच गुंतून जाते पूर्ण.
एला. आणि त्यातही समजा म्हणजे स्त्रियांची काही काही. म्हणजे काही दिवस ते त्रासदायक असतात माझी एक मैत्रीण मला सांगत होते. ठी का तिला म्हणजे त्या दिवसात जर काही समजा पाळीचा वगैरे असला तर तिला खूप. त्रास होतो.
हो हो हो.
कारण की काम आणि एक्स्ट्रा आणि ती इरिटेशन तिची मानसिकता तिची चिडचिड. अ हे म्हणजे असं काय म्हणतात ना त्याला त्या स्त्रीच्या वरती दुहिरी अन्याय हा एक प्रकारे.
होय.
तिला आरामाची गरज असते पण तुम्ही ते पद्धतीने करत नाहीत अ. रविवार हा दिवस आहे ना सुट्टीचा दिवस असतो.
सुट्टीचा दिवस असतोय होय.
सत तर तुम्हाला त्या दिवशी आरामाची गरज असते किंवा तुम्ही नवऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ते अ उलट उठ उलट आरामशीर उठ रविवार म्हणजे तुमचं थोडसं शेड्युल गड राहायला होऊ असते पण नाही होते.
ते एखादे पुरुष असतात विचार करणारे असतात म्हणा काही असेल म्हणजे घरातले पण त्यांच्या पूर्ण फॅमिली पण असते की एक विचारिक असते की बाबा नाही उठलेच तरी चालेल मग हा हे थोड्या वेळाने करूयात. नाही केलंस तर चालेल उद्या वगैरे कर असं म्हणजे ते प्रत्येकाच्या प्र्यतेवर राहत ना घरातल्यांच्या नवऱ्याच्या आणि मेन पॉडण्याच्या नवऱ्याचा असतो. तो सगळे ऍडजस्ट करत असेल तर सगळेच अँडजस्ट करतात असं होतं.
माझ्या मैत्रिणी बरेच आम्ही बोलतो ना आमच्या मध्ये तर खुल्यापणाने. कबूल करतात क आमचे कोणाचे नवरे नाही ऍडजस्ट करत त्यावे त्यांना खूप त्रास होतो.
हम् नाही आमच्या आहेत.
चला ते तेवढं बरं आहे.
ह ह ह ह
प्रत्येकाच्या घरामध्ये एक ते वेगळी संस्कृती असते मग आता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असो काय कोणतहि एरिया असो सर्वात महत्वाच म्हणजे तुमच्या समजदार पण
हम्म म्हणजे बाकीच्यापेक्षा पण जास्त प्रमा मिस्टरांनी समजून घेतला विषय सांगतो तिथे जास्त काही कोणाकुठून अपेक्षा नसते.
तेच ना. तिथं पार्टनरकडून तुम्हाला जर तिथं थोडं जरी म्हणजे प्रेमान समजून घेत नाही किंवा काय राहू दे तू आता तरी हल्ली तरी म्हणजे पै पूर्वीच्या काळी तर पाणी भरणे जात्या वरती दळण
होय होय, ते दळूनच पहिले पिढींचे पूर्ण, म्हणजे वेगळे विचार होते. की काय लवकर उठायचं, तेवढ्या स् पीठ दळायचं वगैरे
आणि सगळं करून आणि एवढ्यात समजा जस मग मी वीज आली गावामध्ये, मग ही कामं कमी झालीत.
हो हम्म हम्म.
पण काही गोष्टीमध्ये अजूनही ते पुरुष मानसिकता नाही बदलली ना.
हम्म हम्म.
मग काय सुट्टी आहे आज, म्हणजे पहिले समजा सगळ्या गृहिणी होत्या. आता नोक नोकरदार झाला, नोकरदार वर्ग वाढला, नोकरी करणाऱ्या वाढल्या.
होय.
म्हणजे मला असं वाटतं का सुट्टी ही हक्काची असावी.
हो हो हो.
एक खरंच म्हणजे ह्यानी ही ती अ हक्काची सुट्टी तुम्हाला मिळायला पाहिजे.
मिळायला पाहिजे होय.
पण आता मग हा स्वतः ना स्वतः सोबतही करायला पाहिजे म्हणजे पुरुषाचं, नवऱ्याचं काम आहे ते की नाही आज मी माझ्या बायको तूला सुट्टी देणार, तू आराम कर. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अंडरस्टँडिंगच्या आहेत.
ओ हो हो.
कोणी त्याच्याबद्दल काय विचार करू मग नाहीतर आई म्हणते का मग हा बायकोचा बैलच आहे.
होय होय ते जास्त प्रमाणात चालतं. म्हणजे तो समजून घेत असेल, ऐकत असेल तर ते टॉन नवऱ्यांना जास्त प्रमाणात ऐकायला भेटतात की. तिच्या शब्दा बाहेर नई तो बायकोचा बैल आहे. ती म्हणेल तसे माण मग काय? मनगट्ट हलवतो वगैरे वगैरे बर
ह आमच्या काही काही याच्यामध्ये खूप सार्या अशा म्हणी पण हायत गावरान म्हणी म्हजे, अश्या आपल्या बोली भाषेतल्या म्हणी.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
की त्या म्हणीचा सुद्धा आमच्याकडे खालमान्या म्हणता, खालमान्या बायकोचा. कशा थोड्याशा अस्लील भाषेमध्ये सुद्धा काही म्हणी आहेत, म्हणजे त्या आता सर्रास वापरल्या जातात, त्या बोली भाषेत मध्ये नाया गोष्टी वापरल्या जातात. म्हणजे आमच्या आमच्या विदर्भामध्ये आहेत ना तर त्या गोष्टीला असं म्हणजे तसं तर कोकणामध्ये वगैरे कोणी म्हणतात ना शिवाय या भाषांचा अलंकार आहे पण जुने लोक होते ना ते सर्रास वापरायचे. आता थोडसां प
हो. आ तर नाही आता नाही आता बऱ्यापैकी नसतच म्हणजे बऱ्यापैकी माणसांना, बायकांना वगैरे म्हणा पाय नस हायत म्हणजे काय बोलायचं, कोणत्या पद्धतीत बोलायचं वगैरे असं आता जनरेशन कस जरा म्हणजे बरंय त्यातल्या त्यात की, बऱ्यापैकी अस शि्व्या वगैरे नसतात. आणि जे अ -म्हणजे एज्युकेटेड असतात तर त्यांचा विषयच येत नाही. काय तर ते बेसिकच त्यांना काही माहित असत नाहीतर असं जे गावटी वगैरे राहतात त्यांना भरपूर येत असं तोंडी.
हम्म.
कितीतरी गोष्टी ज्या आहेत ना स्त्रीला त्या म्हणजे खरंच सहन कराववे्या लागतात.
लगते होय हो आठ पण ते हे पण असतं एक एखादी सहन करणारे असते तिला ते सहन करावं लागतं जे नसते. ति नाही ऐकून घेते कुणाच.
हो आता हल्ली समाजामध्ये तर खूप साऱ्या म्हणजे यम्य झालेले आहे. मी आता कॉल कट करतो तुम्हाला परत एकदा कॉल बॅक तुम्हाला कॉल करतो मी एकदा परत.
मी एकदा करून बघते हा आणि जर नाही लागला तर मी तुम्हाला मेसेज करते मग तुम्हीच करा.
हा ठीक हो हो इथं गपच थांबतो मी ठीक आहे. हा थोडासा तीस सेकड थांबा थांबून करा हा हा.
अजून थांबू का